डे अपडेट कर आल असल.
आपडेेत नाही असं फक्त सगळंच हे करायचंय नवीन
ठरा नबर ताईला घेऊन पाांणार परत घेऊन ठरणार. माझ्याकडे सहाशेक नंबरयेत सदया असे शंभर पालाोलली काही आंधी पप्पा वापरायचे मोबाईलला दीड वर्ष दीड वर्ष वापरला त्यांनी त्यानंतर
अच्छा.
तिला नंबर सेव. मला स्वप्नाली स्वप्नालीला दिसतात माझी तिने तेव्हा सेव केला होता ते सुरुवातीला कॉलेजला ऍडमिशन घ्यायच्या अंदीच नंबर लागला.
बीएसी. सर का
अनेक मी ग्रुप जॉईन केलता नर्सिंग ऑफिसर कट्टा म्हणून तेव्हा काय मेसेज नाइत काय नाइत ते असंच पडून आहे मयूर शेठ मायर्या स्पाटरल बँडिंग हाय काय बाडींग त्याकडं बुक छापाय द्याय पाहिजेत
आता हे
क्रिकेटच